हा हा येतेय आवाज
हा हा मगं काय आता आणि काय विशेष आज काय मगं विशेष?
विशेष आज काय नाही आज काय मी आज केलेली गवारीची भाजी आणि परत आमच्यात कसं कंपल्सरी ना नाचणीची आंबेल लागते कंपल्सरी लागतेच आमच्यात आणि हो ते करत काय हा नाचणीचं पीठ आपलं असते ना ते काणी भिजवून घ्यायचं एक थोड्या प्रमाणात घ्यायचं म्हणजे, वाटी असते ना वाटीच प्रमाण कस जी आपल्यात असेल ती, थोडी वाटी घ्यायची अर्धी वाट जेवढं आपल्याला क्वांटिटी पाहिजे तशी. म्हणजे, लय पण पातळ करायची नाही लईच असं घट वगैरे पण करायची नाही आणि ते नाचणी कशी असते माहिते काय. पण थोडी जरी भिजवली तरी घटसर पण नाय येतो त्याला अस आहे हा होय पाणी मग काय करायचं. पाणी उकळत ठेवायच एक आपल्याला समजा आता पातेला आपण ठेवल की एक अर्ध पातेलाच्या थोडस वर जरास उकळत ठेवायचं. आणि इकडं पहिला जरा अस नाचणी असं भिजवून घ्यायची, पाणी पाण्यामध्ये घालून. ती ठेवायची मग ते पाणी कणी उकळ ना! की त्याच्यामध्ये काय करायचं एक जण काय करतात थोडंफार जिरं टाकतात मी पण टाकते. जिरं टाकायचं. किंवा आपण लस लसून असतो ना! की पाच-सहा पाकळ्या हे करायचं. चेचायच्या त्या एकदम छानपैकी कुठून घ्यायच्या आणि त्या त्याच्यामध्ये टाकायच्या. आणि मग नंतर ना मग आणि हे नास हा उकळत्या पाण्यातच टाकायचं ते, मग त्यानंतर काय कराय हे घ्यायचं नाचणीच आपण जे हे केलेलं ना फीट एकदम पातळ ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि ती हलवत राहायचं. पूर्ण म्हणजे, त्याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाही. आपण ऑलरेडी की भिजवले होतच नाही सोड पण त आपण हलवत राहायचं च मग कंटिन्युसली हलवलं ना ते, ई वगैरे येते म्हणजे थोडा वेळ ठेवायचं गॅसवर एक पाच दहा मिनिटं पूर्ण. मग ते झालं क नाही मग थंड हो थंड व्हायला ठेवायचं एकद काय करत बारीक छोटीशी जरा कोथिंबीर पण चिून टाकतात नॉर्मली, अस पण करत आणि मग त्याच्यामध्ये वगैरे, मीठ वगैरे, घालायचं तवास जव उळते ना पाणी तवाच घालायच मीठ हा त्यामध्ये जर कमी पडला असेल तर वरती आपण नंतर टाकू शकतो. काही विषयी नाही, आणि नंतर गार एकदम गार झाल्यावर. त्याच्यामध्ये क नइ ताक टाकायच थंडगार! आणि ती तशीच आंबिल काय करायची फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे समजा तुम्हाला जर थंड पाहिजे आंबील, किती फ्रीज मध्ये ठेवायची म्हणजे एवढं टेस्ट लागते ना आंबिल ही अक्षरश आपण म्हणजे, आप हा
आंबिल ऐकलंय पण मी कधी खाल्लेलं नाही आता म्हटलं मला एकदा बघायचंय हे करून.
हे आमच्यात म्हणजे कंपल्सरी मी करते हे, कारण आमच्यात लागतच ते दही ताक ह्यावा हे पदार्थ कारण आम्ही नॉनवेज खात नाही ना! कारण आमाना हे पदार्थ लागतात. आणि विषय काय हुतोय माहिते काय समजा उन्हाळ्यात आपण काय करतो म्हणजे आपल्याला असं जास्त कनी लई असं भूक लागत नइ एकेकांना किंवा हे तर हे आंबील वगैरे प्यायला लागलं ना! असं पोट आपलं कनी म्हजे भ म्हजे भरून राहिल्यासारखं वाटतय म्हणजे अस स हे होत नइ ते आंबिल म्हणा, सोलकडी म्हणा, ताक म्हणा, आता काय काय करणार ते कणी कण्या पण
थंडावा मिळत राहतो उन्हाळ्यामध्ये.
कन्या पण करतात कन्या कन्या म्हणुन असतात कनी ज्वारीच्या ज्वारी भरडून आणून कनी त्या कन्या पण करतात म्हणजे ते ना! आपल्याला म्हणजे एक प्रकारच वजन पण वाढत नइ, आणि ह्या आंबिलन पण वजन वाढत नइ. आंबिली वगैरे प्यावी म्हणजे भाताच्याऐवजी कणी आपण भात खातो ना! त्याज्याऐवजी आपण ही आंबली जर पिली ना! तर अक्षरशा कने आपलं पोट भरल्यासारखं वाटतय म्हणजे, असं दुसऱ्या हेजी काय गरज नइ म्हणजे कंपलसरी सकाळ संध्याकाळ असतयच आमच्या आंबिल. मी करतोच ते हा कारन मिस्टरांना लागतच ते आणि आता कस एवढा क उन्हाळा हुता ना कडक त्येच्यामध्ये उम ते भारी म्हणजे चांगलं होतय.
नाही चांगलंय ना चांगलंय आणि त्याच्यात ते ताक मला तेच मी म्हणले ते एकदा मी पण करून बघायचंय मला आंबिल काय
सोपीय रेसिपी विषय काय हुतोय तज पीठ जरास खराब होतय लवकर पण म्हणून कोण म्हणजे जास्त स्टॉक कराय बगत नाहीत पण थोडफार आपण दळुन आणलो ना की त्यामध्ये थोडं पण लई लागतच नाई ते आणि विषय काय तुम्हाला सांगू नाचणीच्या भाकरी पण छान होतात. म्हण्जे तुम्ही ते डांगर वगैरे ऐकलय का डांगर म्हणजे डांगर म्हणजे काय हा ते कणी कां म्हणजे कांदा अ भरपूर असं कटिंग करायच म्हणजे नाई नइ म्हणता दोन तीन दोन तीन कांदे घ्यायचे कटिंग करायचे आणि ते कानी आपलं हेच असतय काय काय तेला उडीदडाळ. उडीद डाळ काय करायची नॉर्मलि कनी असं मंद अच्छेवर भाजायची आपण म्हणजे तेल न टाकता फक्त नॉर्मली अशी भाजून घ्यायची हा नुस्ती भाजून घ्यायची आणि ती भाजून घेतली कनी एकदम ती अशी अस अ जेवढं तुमी नॉर्मल गॅसवर म्हणजे जेवढं मंद आचेवर भाजजीला तेवढं ती कुर कुरकुरीत हुत्या म अशी कुरकुरीत झाली ना तर ती काढायची काढाय मिक्सरला फिरवायची म्हणजे असं लई पण बारीक नंइ थोडस मध्यम असेपर्यत च आणि लय पण जाड नइ हा पीठ नाही करायचं आणि थोडस जरा जर लागायला प पहिजे अस भरड असल्या गत म ते काय करायचं कांदा आणि ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तेच्यामध्ये काय करायचं हे टाकायचं अ हळद थोडस मीठ चटणी हे टाकलं कनी आणि ते म्हणजे कनी एक प्रकारचं हे हुतय आणि थोडस पाणी असं टाकायचं आणि तीच आणि ते कनी पूर्ण अस तेला कनी डांगर म्हणतात आमच्या इथं आणि ते नाचणीच्या भाकरीसोबत खातात म्हणजे एवढं भारी लागतय ना ते की आपल्याला भाजी ची पण गरज लागत नाही असाय हां तेला म्हणजे तेला आमी डांगर म्हणतोय तेला मग ते कसं क ते वा हो कच्चच म्हणजे हे काय माहिती काय आपल्याला एक तोंडी लावण्यासाठी आपण कस वगैरे करतो तशा प्रकारेच हे करायचं कांदा पण कणी एक करून घेतला ना त्याच्यामध्ये एवढ म्हणजे ते कनी त्या ह्याच्या सोबत ती उडदाची डाळ असत्या ती आपली त्याच्यासोबत ते मिक्स आस सोडते की आपल्याला ओळखत पण नाही की बाबा हे हेच्यामध्ये पण न तेल वापरता हे हेल्दी खाण झालं हे सगळं हा हे कांदा आपला कच्चा झाला त्याच्यामध्ये आपण काही तेल वापरलं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे ती डाळ वापरली फक्त ती तेला तेला पण आपण तेल नाही वापरली ती फक्त भाजून आपण त्याच्यामध्ये घातली ती घातली आणि त्यानंतर आपण काय करायचं चटणी मीठ हळद टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची त्याच्यावर आणि त पूर्ण मिक्स अस चमच्याने मिक्स मिक्स मिक्स करत जायच आणि ते मिश्रण थोडसं कणी जरा पाणी घातलं घालायचं ते पाणी घातलं कारण ते आपल्याला ते कळतय म्हणजे जेव्हा आपण करतो ना तेव्हा की आपल्याला पातळ करायचं नाही घट्ट करायचं हा आणि ते पूर्ण हा आणि ते कणी पहिला ना असं शेतात वगैरे कनी माणस घेऊन जायची ते म्हणजे तव्हा ना एवढा भाज्या नसायच्या ना
हो हो आणि ते मग काय भाकरी बरोबर नुसतं ते खाल्लं तरी झालं
होय ते भातासोबत खाण्यासाठी नाही फक्त भाक भाकरी सोबत आणि आपली ज्वारीची भाकरी मना हे चपाती सोबत चालत नाही फक्त फक्त भाकरी सोबत चालतंय म्हणजे एवढी टेस्ट येत्या आपण आता बघितलं ना की ती भरीत कसं करतो वांग्याच तशा पद्धतीतलाच एक भाग का म्हणायच म्हणजे सांगाले हे काय आपण भाजून वगैरे घेऊन कसं करतो तसं हे पण असं पीठ वगैरे घालंय ह्याच मस्त लागतंय हे पण चव आता आमच्या इकडच्या साईडला कण्या पण करतात ते ज्वारीच्या वगैरे ते पण छान लागतात म्हणजे जास्त उन्हाळ्यामध्ये खाणारे पदार्थ हेच आहेत असं आहे आंबिल परत सोल कढी मुलांनसाठी पण हेल्दी पण आताची मुलांची नखरे जास्त त्यामुळे ते खात नाहीत नाहीतर हे सोलकढी म्हणा हे म्हणा मी तर कणी कंपल्सरी करतोच ती गोष्टी आंबील सोलकढी असं हाय
हा हा तुमचा आवाज कट थोड आता येतोय
हा येतोय ना आवाज हा तुमच्याकडे काय स्पेशल करतात मग असं
आमच्याकडे स्पेशल म्हणजे इतकं असं हे काही एवढं नाही हे तुमचे हे पदार्थ छान आहेत एकदम बाकीचे इथलं काय तळण आणि हेन ते असंच असतं महाराष्ट्र साईड ला आपल्या इकडं अ म्हणजे
आमचं पण इकडं महा महा महाराष्ट्र साईडलाच येत्या पण काय काय भागामध्ये कसा विषय होतेय माहीत आहे का सीझन नुसार आमच्याकडे कस सीझन नुसार करायला बघत म्हणजे आता उन्हाळाला आता बाबा हे करायला पाहिजे हा म्हणजे असं तेच तेच
सातारा साईड वगैरे म्हटलं नाही नॉनव्हेज फार चालतं
हा हा हा मग ते कसं आम्ही ते कंपल हा वेगवेगळे असतात असं असे आता विषय काय होतोय माहित आहे का की जसं म्हणजे का बदलय माहित आहे काय सीझन जस बदलल तसं आपलं शरीर पण बदलत असतय त्यामुळे आपल्याला जे शरीराला जे ज्या म्हणजे काय बोलतात ना सीझन नुसा जे आवश्यक आहे तेच खायलाला लागतय आता तुम्हाला खरं सांगतोय काय तुम्ही म्हणताय ना नॉनव्हेज वगैरे आता अंडी बघा अंडी कणी नॉ ह्याच्यामध्ये खाऊन चालत नाही ऊन्हाळ्यात ‌ हा पण हीटचं प्रमाण जास्त असतं त्या त्यामध्ये कधी आपण निवडतो थंडीत किंवा पावसाळ्यामध्ये तसंच पदार्थ आहेत हे आता हे आंबली आपलं आता हा आता हे सब्ज बी वगैरे हे पण पाणी प्यायचं कारण हे आपल्याला आपलं जी हीट तयार झालेलं असते ते थंडाव देतं म्हणजे असे पदार्थ मी म्हणतो ट्राय करा मल नाही तर तेच ती हिट चे पदार्थ जेवढ तुम्ही खाल तेवढ हीट आणि अंगातली वाढणार उष्णतेच काय म्हणतात ते उष्णता वाढणार अंगातली हे ते होणार त्यामुळे काही काही पदार्थ तुम्हाला खरं सांगु हे ताई इथं अक्षरशः आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे हे सगळ्यात
चांगलयं हं मी तर खातच नाही, नाही मी नॉनव्हेज सोडून मी खात नाही बिलकुल तीन चार वर्ष होऊन गेले मी सोडले नॉनव्हेज-
विषय काय साईड इफेक्ट कण नाहीये ना या गोष्टीचा.
हो आणि उष्णतेचा खूप त्रास होतो उष्णतेचा नॉनव्हेज
तुम्हाला सांगतो जेव्हा आपणच नाही आता हे उष्ण त्याचे पदार्थ वैगरे खातोय आता हे ताक वैगरे पिल की नाही अक्षरशः आम आपण किती पण पिउ शक आपल्याला त्याचं काही आणि वजन पण वाढत नाही. आणि मुळात म्हणजे आपल्याला म्हणजे आत मध्ये असं वाटणार की बाबा उष्णता नाही एकदम थंड आता ह्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये कसं हे पदार्थ हे पण रेग्युलरली आपण घ्यायलाच पाहिजेत. लिक्विडचे मला नाही तर बाहेरचे ते कोल्ड्रिंक्स हे ते त्याच्यापेक्षाही बरंच ना. आता मी कंपल्सरी होय काय करतो म मसाले ताक करताना कनी कंपलसरी त्याच्यामध्ये थोडसं आपला ह्याचा मसाला चाट मसाला तो थोडा घालायचा आणि मीठही थोड टाकायचं. कोथिंबीरी छोट्या म्हणजे ते करतो मी.
आलं आणि आल्याचे पेज नुसत जरी आल्याचा रस टाकला ना तरी खूप हो हे होत मठ्ठासारखं करून कारण आता मी काय करायचे दर वेळेस उन्हा ह्यात पुर्ण थोडसं दुध घेतलं, दुध थोड राहील कि दुसऱ्या दिवशी घेणारच असतो मग त्यातलं थोडसं काढून त्यांच्या ने ते लावायच च दही त्यात
मी आमच्या घरात मी कंपलसरी नाही नाही म्हणता की गणी आप आपलं हे नसते काय थोडा मटका मोठा एकदम तेवढं मी अर्धा लिटरच्या पुढे मी म्हणते मी जास्त दूध एवढं म्हणजे कानी रेग्युलरी माझ्या बाळासाठी तेवढं हे करतो नाही पूर्ण अर्धा लिटरला पण जास्त मी दही लावतो. दहीच लावतो मी कंपलसरी आ ते दही लागले की मग बाबा त्याचं ताक वगैरे करायचं हे असं करतो कंपलसरी रात्री लावायच लागते असं व्हय हे पाहिजे आमचा पावसाळा असू दे परत हिवाळ असू दे हे पाहिजे तर पाहिजेच.
पाहिजेच. नाही खाल्लेलं चांगलं आहे ना. रोज खाल्लेलं चांगलंच आहे दही हे.
आणि माझी मुलगी आता म्हणजे तिला मी सवय लावणार आहे. की कसाय माहित आहे काय जेवढा आपलं शरीर थंड राहील ना तेवढं चांगलं आहे हिटिंग वाढ वाढून द्यायची नाही शरीरातली. जेवढं हिट वाढेल तेवढं प्रॉब्लेम स्किन प्रॉब्लेम म्हणा हे म्हणा हे चालूच राहतं. असय जेवढा हॅड काय म्हणतात ते हायड्रेड राहील तेवढं चांगलं आहे. आणि हे म्हणतात त्यानी हिटिंग नॉन व्हेज मग खूप होते हो. होते खूप होते ते आणि मग त्याच्यामुळ मग आजार पण वाढतातच की मग
वाढतातच नाही तर काय आहेच
हो एकेकांना तर कंपल्सरी म्हणतात की तुम्ही खाऊ नका असं म्हणून सांगतात.
नाही नाही मला तसच व्हायचं उष्णतेचा त्रास व्हायचा ते मला नाहीच खायचं नाही. असंच होतं.
हो ते तर आहेच‌ सगळं अवघड होऊन जातेय मग
शाळा सुटलेली आहे. हम्म चालेल चालेल ठीक आहे. बोलू मग नंतर परत हा चालेल ओके बाय.
हा बाय.